ना काय म्हणते
काय नाही अगं टाकलेत ते ब्लाऊज शिवायला
कधी टाकले
अं टाकले परवा दिवशी
किती ब्लाऊज उज होते
दोन
दोन होते काय पण त्या साड्यांवरचे
ते नाही का ग आतामध्ये आपण घेतलेले फॅन्सी साड्या.
मणतायने घेतलेला.
दोन टाकलेत
अन कश सांगितले शिवायला मग काय
ह. काय नाही हे करायला आवले ते फिलची बाई आणि डीपगळा
दोन ब्लाऊज होते ना पण.
अ दुसऱ्या ब्लाऊजला डिझाईन आहे. होळ म्हणजे अगोदरचीच म्हण तसा सा आकार काढाय लावलाय त्याचा हम् शिलाय तिनशे रुपये
एक का बलाऊला व
हो
आता दे दुसऱ्या ब्लाउजला फ्रिलची बाई शिवली त्याला पण तेवढीच शिवलाय
हा तेवढीच आहे
बर ना अड
तुमच्याकडे किती आहे
आमच्याकडं जसे ब्लाउज तसे शिलाई
तिकडं स्टाफ हो का ना दुकान
हम्म आता फिलच्या बायला चारशे रुपये घेतले असते
कंपनीच्या गेलं ना मी क्लास हे का नाही.
हा. ह उलट हा नाही उलट करण तेवढं कमीच आहे उलट ते आपलं ल शिवलं तरी होते.
ह ना लोकांचं नका का शिवायचं आहेई ना आपली शिलाई लोकांला दिसतो र आपण शवलेलं बरं
हा साड्यांचं काय म्हणलं मग.
साड्याबीठ नाही टाकल्या अगं पिकू खोला काल गेल ते. तेनोडतारला कमी पडत ना कापड.
हा.
मग साड्या नेऊन दिल्यात त्याच्यातल्या तिला कट करून घे म्हणलंय
हा
आणि अ तिला आता सांगाव लागल ती साडी आणाय गेले की फलक लावून देतात. का म्हणून हा दोन्ही दिल्या. हो हो हा.
सिल्कच्या साड्या लय मोठे येतात. सिल्कची साडी तर लय मोठी म्हणजे दोन्ही मोठ्याच आहेत उलट जेवढे चांगली साडी घेऊ तेवढ्या मोठ्या निघतात.
हा हा. आणि होय का का त्याला आता फॉल हातानेच लावाय लागेल का?
साडीला काय खाल्लंन काय ते बॉर्डर आहे का?
बॉर्डर आहे हा पण ती साधी अशी ह नाही.
हा मग त्याला मग त्याला काय त्याला मशीन व पण लावत. ह्यालाच हाताने लावां लागल.
मग ते हाताणी लावून दिल. का ती बाई
हा मग ते हातानेच लावणार कारण फॉल त्याला मशीनवर लावायच येत नाही.
हम हा नाही.
हातानी लावाय किती पैसे हम आता हाताने लावायचे किती घेते. काय माहिती व्या
मग आता मला तिने सांगितलंय. बाया सत्तर रुपये म्हणली सत्तर रुपये हा हाताने लावायचे नाही ना विचा विचारलं तेच विचारव म्हणलं
कशारा काय म्हणती दोन्ही साड्या फॉल लावून द्यायच्या म्हणायच्या आणि मग बघायचं किती म्हणते. आता आमच्याकड तर दीडशे रुपये घेतात हाताने फॉल लावायचे.
पिको फॉल म्हणलं तर सत्तर रुपये नुसत फॉल असल तर साठ रुपये
म नुसता प पिको फॉल किती
अ फक्त फॉल असेल ना तर साठ रुपये आणि पिको फॉल असेल तर सत्तर रुपये ह
दहा रुपयाला पिको करतायेत. वय
हा.
हम. स्वस्तं आहे मग तुमच्याकडे आमचं ब्लाऊज माझं ब्लाऊज तिकडेच टाकावं काय शिवाय,
टाकी मी त्या बाईला म्हणलं की म्हणलं हो माझ्या बहिणीला वेळच नाही. ती मला म्हणती. ते ब्लाज तिकडे टाकू का शिवायला ती म्हणते अगं तसं झालंय मी बर दोन वर्ष झाला साड्या काढून ठेवलाय मला ब्लाऊ शिवणच होईना.
आता मला ती फिलची बाई शिवायची बर का त्या मग ती साडी नाही का घेतलेली. पण ते काय झालं टाईम नाही आणि टाईमच काय नाही पण ते स्वतःचं शिवायं म्हणले की मुलखाचा कटाळा येते.
अग तू वेळ बघितली का आत्ता
हा
बघितली ना
हा
हा हा मला माहित नाही. म्हणून म्हणते मी तुला
नाही. माहितीय मला बोल
हम हम चालतेय.
हम्म
घरी कधी जाणार आहे
जायचं तरी पाऊस यायचाय म्हणून थांबले अगं
घरगुती टेलर आहे का असं दुकान आहे तिचं
हो कधीच्या साड्या ब्लाऊज ठेवल्याता ह त कधीच ठेवले काय नको अख्ख धुळीने भरले हम् देखकी ब्लाउज ते के करचु अहिल
धुळेने काय भरलंय
अगं तिथं नाही का जुने लोकांचं राहिलेलं असल कोण नेलं नसल किंवा विसरून राहिलेलं असल दिवसांचं ब्लाऊज झाड तसेच पडले साड्यांचे ड्रेस टॉप
मग ते घरी शिवते तर एवढं ोळ आहे
हा ना ते कसले सप्य करत बसते
तो कोलाही दिवस ठेवा आपलं देन शिवून अर्जंट
नाही बाई मी मला लागत म्हणून मी लगेच देते नाते आपलं काही असं रखडलेलं कामच नसतं
हा मंगग काय तर
हम् अ
माझाच दाऊस देवा म्हणते ते फिलचे बाई तरी शेवण व्हाईन इकडं काय माझं व्हाय ना जाय शिव ते घालून पण होय ना म्हणता द दिशी ती साडी दिली पण मग ब्लाऊज पण दिला तो येल्लो कलरचा त्याच्यावर नाही का पिवळ्या कलरचा आणि मग मला म्हणजे शिवून घे आणि फॅशन गेल नग गल आताच घाल साडे
बरोबर आहे हे बकी
आता मला पाऊसात कुठ जो बाय साडी घालून दिवसभर घरातच असतय ड्रेसच घालतय माणूस हा आणि काय त कवा घालायची ती साडी
बघू आता म्हणलं जालाती साडी छान वाटत होती पण आता पावसा पाण्यात स ते व एकदा कपडे वला
हम्म हम्म नाही अ गं घालणं करणं होतच नाही आपल्यालाुते हवा हवा असत ती साड्यांची आवडतं म्हणून घेत पण घालतच नाही
आता तर त्या दुशमन म्हला एक साडी जरी तू घेतली रा एक
ह
ग अजिबात एक सुद्धा साडी घ्यायची दईवाल्या हा त्या साड्या फाडायच्या नाहीत कोणाला तरी लिहून द्यायच्या कोणी साड्या घ्यायला आले की म्हण आम्हाला साड्या नका घेऊ त्याच्या बदल्यात ना एक एक मनी करून द्या
अपण ना अ म्हणतो साड्याच नाही ड्रेसच नाही म्हणतो पण एखका दिवशी बाहेर काढत ना आ कती हा अग लले कपडे असते आता ना आपण काय म्हणतो घालाय ड्रेस नाही घालाय कपडेच नाही पण नंतर किती काय काय निघतय
लयच कपडे झालेच आहे
हम्
एकाच दिवशी ते कपाटच आवरायचं सगळे कपडे काढवं तेला त्या तुला तर म्हलं येन त्यातलं काय लागते ते घेऊन जाण तर सगळं देऊन टाक
ह नाही येईलचहता मी कधी चिमला तिकडं टाासली ना इकडं आईला चि मला शाल टाके ना महिनाभर घरी राहणारे ह
अयो
हा आणि एका महिन्यात सगळीकडे आठ आठ दिवस राहणार मग कामाला जाणार काता परत काम म्हणून आपल्याला सुट्टी नाही
म्हणजे आता काय चिममीर तिकडं सोडून येणार आणि मग स्वतः राहणार
हा एकटेच मी वाईटगली मग फोरण सोरण म्हणल्या मग एकटं कायलं बर
नाही काम सोडून देणार एक महिना राहणार आणि मग कामाला जाणार आहे का
हा मग कस ज कामला लागल कि रुळण ना म्हणजे कसं रेग्युलर जाता येत
कंपनीला तर मग
सुट्टी घ्यायच नको काय नको मग आराम एकदाच करून घ्यायच नाहीच कामा सामान येत नाही महिनाभर जरी पु स अदा घरी असं काम करायचं
नाही पण आता ती कंपनीत आलो क तस सुट ना कस तू काय
ते घेऊ वाटली तर घ्यायची नाही तर नाही हा
ते मला जायचं बोलवलं होत आजपासन पण आज ती सुट्टी म्हणून राहिल आता उद्यापासन आ उद्या मी उद्या पण सुट्टी घेतली होती मी
एक मिटिंग होती म्हणून पण ते झाले कॅन्सल
हा हा
मला एस टा वाटतय का पणही हा
किती ते किती आहे?
सक सकाळी सात दुकानाच पंचिग सात पाचा पंचमी आहे. आणि चार सुट्टे होती पण, कधी चार, दहा, पाच, पंधरा म्हणजे अस
मग आताला बी पंचिंग असेल ना
हा पण ते होत
नाही येताना पंचिंग असेल तर पंचिंग प्रमाणेच पगार द्या म्हणायचं टायमिंगच्या वर गेलं थोडस तरी पगार द्या म्हणायचं त्याच
काय माहिती रे काय करते कोण आता त मलाच आता पण तर काम नाही तर ते तरी ते तर काय करावं त्याला ते आता
झालेय का ग नाही
कडे शिवाय टाप आत खप शिवाय टाय नाही भेठाय ना हम् या काम असं झाल काय करताय मग? गेल्या शिवाय काय कळायचं. लई वेळ आहे. मग कपडे शिवायला टाइम कव्हा भेटायचा अस आहे ना.
हा हा,
बघू म्हणल. बघ म्हणते ती म्हणली तसं नाही आठ दिवस कामाला त्या परत सोडताना. नाही करायच असेल तर फिक्स मध्ये या नाही तर अजून पण सांगू शकता तुम्ही. कि नाही यायचं म्हणुन.
हम हम,
काय करावं काही नाही डोकं चालना.
टायमिंगचच बघ की,
चालते चालते ठेव मग,
झालंय व्हय